हॅलो.
हां.
तेच कि ओडीओ तेच बोलत होते तर कॉल कट झाला का कट केला तुम्ही?
कट झाला आपो आप.
हा पाचशे म्हणजे म मिनिट पूर्ण झाले नाही नऊ मिनिटच झाले ब. ते झाला कट ते म झा तेच म्हणत होते.
अचानक म प्रॉब्लेम पण येतोय आदीमध्ये माहित आहे ना बोलताना वगैरे.
मग ते क नी हे झालं ओडिओचा करताय काय म्हणलं? ट्रां ट्रांझेक्शनच हो.
हां.
तेच की ओडिओ येतात ते लिहायला ट्रान्स्क्रिपशनचं.
हां
ते करताय काय आपलं कार्य ऐप मधनं?
हो करते की पण बंद झालंय ना आता इशू चाललाय तिथं पण काहीतरी
किती लिव किती झालं तुमचं पूर्ण लिहून वीस हजार? बाबा भारीच की कधी एवढं लिहिलेसं किती दिवसात?
एका महिन्यात
वीस हजार केलंस म किती पेमेंट आलं तुम्हाला वीस हजारचं?
सध्या तर आलेय बघा पाच सहा हजार आलेय म्हणजे ते पण पेंडिंगच आहे.
म्हणजे तर तपासल्यात किती त्यातली कार्य?
अ कार्य तपासले ते हजारच काहीतरी म्हणजे हजार का दोन हजार काय दाखवत नाही किती तपासलेत. ते म्हणून
मो वीस हजार भारीच किम म्हणजे अ सगळ्याचा पेमेंट अजून ये नाही कर वीस हजार कार्य आहे तपासलेली ते.
हा नाय आलेला आहे अजून.
हम्म हम्म.
अजून भरपूर काम चेक करायचं आहे.
आणि हे ज हे झालं क नी आता आणि एक कामं आलेय तुम्हाला माहितय अ हे हेच की आपली फोन अ फ्रेंडच टास्क कंप्लीट झालं क नी रेकॉर्डच काम आले.
हा ते झालं की माझं.
रेकॉर्डचं पण केलं चा.
हो.
सुत्ता सुत सुत्ता सुत्ता बोलाय ते.
हो हो हो म्हणजे अ एक पॅरोग्राफ येतो तो वाचायचा आणि त्याचा ट्रा अम ते रेकॉर्डिंग करून सेंड करायचा असं टाईप आहे ते.
ते किती आलता तुम्हाला?
दे एकशे सव्वीसच आलय.
हम्म किती तेज्या पेमेंट आलं का?
असं काही ते हा आणि एका रेकॉर्डिंगला काहीतरी अठरा रुपये येते. म्हणजे अजून ते पण चेकिंगला आहे होत नाही ओ पटपट चेकिंग आणि पेमेंट पण भेटत नाही पटपट.
लवकर नुसतं काम ये करायचं कव्हा येतील तव्हा येतील पैशे माझं माझं पण हेजा प्रोसेसिंगला दाखवालय. आता बघूया कव्हा येते आते मी माझं टास्क कुठे मी कंप्लीट केले अजून अ हे जा ओडिओचा फक्त दो दोन एकविशे पन्नास झाल्यात आत्ता मा
हम्म आणि माझं फोन एंड फ्रेंड चे ना अ अजून एक पण पेमेन्ट आलं नाही आता टास्क कंप्लिट होतोय तरी पेमेन्ट आलेलं नाही.
म तेच तीस टास्क कंप्लीट झाल्यानंतर ते चेकिंगला घेते आत वाटतं आणि मग ते पे पेमेंट पाठवतात असं काय तरी आहे वाटतं.
काय माहिती माझ्या बहिणीनं म्हणजे केलं ना टास्क कंप्लीट, फोन अँड फ्रेंडचे. म्हणजे हे तिच्या नाववं आहे, तिचं मी चालवत्या, माझं कंप्लीट झालं सगळं.
हं हं.
ती म्हटली मला नाही फोनवर बोलता येणार, तू फोनवर बोल म्हटली. मण ठीक हाय म्हटलं मी बोलते फोन तू कर म्हंटलं. मग तुम्हाला सांगते त्यावेळेस मला ना माझे फक्त पंधराच कॉल झालेले, तरी मला पेमेंट चालू झालेलं.
किती पेमेंट ते कॉलिंगच किती पेमेंट असतंय, एका कॉलला ऐंशी रुपये नव्हे?
तुम्ही जो कॉल मला करता ना, त्याच शंभर रुपये भेटतात आणि मी तुम्हाला करते त्याचे ऐंशी, नाही हा दोन्ही कॉलचे एकशे ऐंशी होतात बरोबर.
हा मग तेच की, तुम्हाला एकशे ऐंशी आणि मला एकशे ऐंशी असं असणार हो ते.
हो, पण मी त्यावेळेस काय केलेलं माझ्या टामिंगला, मी जास्त करून रिसीव्ह कॉल केलेलं.
हं म्हणजे मज हा हा म्हणजे उचललेला सज काल सगळं, केलं नव्हतंसा तुम्ही.
मी तीस कॉल फक्त केले आणि तीस कॉलपेक्षा जास्त कॉल रिसीव्ह केले. त्यामुळं च साडेचार हजार पेमेंट आलं ते मला.
मग ते खरं कसं असतंय, ते हे असतंय नव्हे. तीस कॉलचाच टास्क, तीस कॉल तुम्हीपण तुम्ही तीसच करायचे आणि मी मीपण तीसच करायची, आणि जास्त हे नाही ना त्याला?
नाही तुम्ही जास्त रिसिव्ह केलं तरी चालतात, येतच रिसिव्ह करता. म्या का काल दिवसभर मी कोणाला कॉलच नाही केलेत, काल दिवसभर मी रिसीवच केलेत.
सगळं उचललं असंच कॉल सगळ्यांचं.
पाच कॉल मी असेच रिसीव नुसते केलेत.
तरी सुद्धा पेमेंट येतय ते? म तसा काय प्रॉब्लेम आहे. जरी कुणी कुणी आपल्याला केला, तर त्याज पेमेंट आपल्याला येतं.
येतच. मग तुम्ही त्यांना केलं करू करा किंवा नका करू.
हा असं असतंय काय ते?
हम्म.
म्हणजे आपले कॉल पूर्ण होऊन, दुसऱ्यांचे जरी नस्ते रिसीव्ह केले. तरी त्या कॉलच आपल्याला पेमेंट येतंय.
हो फक्त एवढंच की, पेमेंट कधी येतं? जेव्हा त्यांचे टास्क कंप्लीट होतात ना, तवाच.
हा हा असा असणार.
पुढच्यान कंप्लीट केलं पाहिजेत टास्क.
आता बघूया, आता फोन अ फ्रेंडचे कम्प्लीट झालं की, ते रेकॉर्डचे म्हणा
तुम्ही आताशी चालू केलंय का?
फोन अ फ्रेंडचं पर्वा आलंय मला शुक्रवारी. म्हणजे मे महिना झालं मला काम आलंय. हे वहिनी मला म्हणत हुत्या वहिनींची दहा का बारा हजार बारा हजार झाल्यात टास्क कम्प्लीट ते लिहून. खरं तवा मला म्हणत हुत्या, करा ताई लिहून कम्प्लीट करा. लिहून कंप मी कुठ टांंगळा मंगळ केली. मुलांच्या मागनं ते अभ्यास घ्यायचा
हा माझ्या बहिणीनं पण तसंच केलं की, काय म्हणली काहीतरीच करतेस आन हेन
करायचा प्रॉब्लेम नाही. कराय मला काय नाय प्रॉब्लेम सोडा. पण खेळाला लागलीत आणि दंगा कराय लागलीत का नाही ते काय बोलत्यात ते ऐकून व्यवस्थित घ्यायला लागतंय ओ आणि ते व्यवस्थित लिहाय लागतंय. गडबड करून चालत नाही ना टास्क लिहताना आणि हे करताना. त्या हेज्यात राहिलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोन जास्त वेळपा वापरला का नाही, एक तास भराच्या वर एकसारखा जर मी बघत बसलोय ना तर डोकं दुखाय माझं चालू होतंय, तेवढंच मी एक अर्धा अर्धा तास लिहतेय तेवढच लिहायचं. एकदा शंभर कार्य पूर्ण करायचे आणि ठेवायचे आणि मग मनात झालं की शंभर करायची मग आणि ठेवायची, असं करू त्यामुळे मी माझी नुसती ते एकवीसशे पन्नास झाल्यात. नाहीतर मग कम्प्लीट जर एकसारखं मी केलं असतं, माझपण दहा हजार तवर गेलं असतं. कंप्लीट करायला लागणार.
माझं कसं होतंय मला पूर्णपणे बेड रेस्ट आहे ना मग. दिवसभर एकटीच असते घरात आणि सिटी म्हटलं की कसं कुठं जाता पण येत नाही काय करता पण येत नाय.
आणि आपल्या त सग गावात कसं असतंय आपण हि ज्या ह्या मैत्रिणी सग जरा बोल त्या मैत्रिणीसं जरा बोलला आपली गप्पा गोष्टी झालेत असते तस सिट्टीत नाही हो एकटं तर एकट मग ते दुसरं करून काय करणार तुम्ही टी व्ही किंवा फोन मग ते जास्त कर तुम्ही फोनचा युज केला आणि त्यामुळे तुम ते वीस हजार कार्य पूर्ण झाले.
हो आणि ते कसं कर मि घरी आल्यानंतर मी स्वयपाक रस्तवर त्यांना म्हटलं ना की एवढं कंप्लीट करा
ते करतात मग तेच के असं केले का नाय तुमच्या मध्ये झाली तुमची पूर्ण ते कस
कोणीतरी कंप्लेंट केला होता तरी पाच हजार माझे टास्क आपोआप रिमूव्ह झाले.
हम्म.
मी अपडेट केले ॲप ते रिमूव्ह झाले माझ सगळ
म्हणजे गेल्यातच काय?
हो गेले आलेच नाहीत.
हम्म कसं काय असेल ते काय तिनेच पुढनच कायतरी एक झाला अस ना इषू आला अस ना
म्हणजे मला देखील नाही बऱ्याच जणांचं तसं झालंय.
आणि आता म्हणजे मेन प्रॉब्लेम कि तीन का चार दिवस झालं ती टास्क सोडीना झाल्यात.
हो नाही पेमेंट पण थांबवले ती थांबवले आणि टास्क पण सोडलं नाही मला त ते ट्रान्सलेशनचं एवढं काम करून एक रुपया पण अजून अकाउंटवर नाही आलेला.
माझं एकशातत्तर रुपये आलं. म्हणजे तीस का तीस टास्क केलतत का नी मी पहिल्यांदाच स्टार्टिंगला दोन रुपये आ ज व हे दाखव ल्यानंतर तीस टास्क कंप्लीट झाल्यानंतर एकशहातत्तर रुपये आलं आणि चौदाशे पंधरा रुपयात दोन हजार टास्क जे कंप्लीट झालेत ना त्यातलं अठराशे तपासायसाठी घेतलेत आणि वरलं दोनशे साठ साठ जे आहेत ना. तेज ती तपासाय नाहीती म्हणजे ती चालू आहेत हे करायला आणि अठराची कार्यांचं. चौदाशे पंधरा रुपये प्रोसेसिंगला आहेत म्हणजे सात ते पंधरा दिवसात हच्यात कवा जमा हो तुलता वा त्यातलं.
होय
प्रोसेसिंग प्रोसेसिंग ला दाखवा लागल चौदाशे पंधरा रुपये
माझं सहाशे रुपये म्हणजे सहा हजार रुपये दाखवतोय प्रोसिंगला पण त्या ॲपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे ना ते जव व्यवस्थित हम्म
ऍप मध्ये इश्यू जाईल ना त्यावेळी ते सगळ्यांचे पैसे ज्याचे तेच्या
पण स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा आता ग्रुप वर बघितलं ना इश्यू काय चाललाय म्हणजे
मग होय मी आता ते किती कि ती हे झाल्यात टास्क तेजा पण काढलाय होय फोन अ फ्रेंडचा पण काढून ठेवायचा आणि आता जे प्रोसेसिंगला चौदाशे पंधरा रुपये आहेत. ते पण काढून ठेवायचं हो काय तर प्रॉब्लेम झाला तर कस हे म्हणजे आपल्या सरांना मेस गेच टाकता येतोय नाही का असं असं हे झालाय प्रॉब्लेम म्हणून?
हो ना सांगता येतय ना म्हणजे पुढं
होय होय मग ते म आता बेडरेस्ट तर बरयचा म्हणा काय म्हणजे काय हो बेड रेस्ट घ्यायचा म्हणजे काय प्रॉब्लेम आहे काय तुम्हाला?
हो माझ्या नव्या महिन्याच्या आधी डिलिव्हरी होईल सांगितलंय.
मग आता कितवा महिना तुम्हाला अजून दोन महिने. खरं काळजी घ्या कारण तुमच्यापशी कोण नाही पण आणि हे पण त्या.
हा ना पण स्वयंपाक तर केलाच पाहिजे ना आपल्याला खायला.
होय स्वयंपाक कराय पाहिजे कपडे घरची जी द आता दोघांचे जे कपडे आहेत.
तेच धुतात ते बाकीचे करतात सगळं काम पण स्वयंपाक त्यांना येत नाही ना करता.
मग स्वयंपाक तेवढं करताय उभारून.
हो हो आता काय करायचं?
ह. आता काय तेवढं आता एवढं हे सांगितले म्हणलं कराय पाहिजे थोड तरी का असंना करायलाच पाहिजे. आणि घरात न जरा फिरत जावा इकडं तिकडं झोप.
नाही पूर्णस. म्हणजे मी फिरत होती स्वैपक वगैरे करताना असं फिरायची पण मॅडम बोलल्या. औष आंघोळीला सुद्धा जाऊ नकोस आंघोळी सुद्धा नाही केलीस तरी चालेल.
एवढं ही सांगितलंय. मग घ्या बाबा ह का म्हणजे कायतरी हे असणार त्यांना कायतरी वाटलं.
कातर गोळ्या वगैरे दिलं सगळं केलं पण ते पोट कठीण येतं ना. ते कमीच येत नाही.
हा हा म्हणून सांगितलं असेल. घ्या घ्या आपणच काळजी घ्यायची आता कारण.
तर म्हणतात ना डिलिव्हरी होती म्हणून.
हम्म हो. मग तेच ते आणि कसं अजून आता तुम्हाला सातवा अजून दोन एक महिना पूर्ण कंटिन्यू तुम्हाला पूर्ण. आठव्या महिन्यात तरी भिती असते कारण भावाचा जन्म आठव्या महिन्यात होऊन चांगलं नसते ते. म्हणून म अनेक महिना काणंळजी घ्या म्हणजे नववा महिना लागला लागला की डिलेव्हरी जरी झाली. झाली तरी चाल
चालते तेच मग सगळे दवाखाने करून करून कंटाळा. म्हणले जरा ह्या मॅडमचं वेगळं वाटतं आपण दुसरीकडे जाऊन बघू ती काय सांगतात. त्या मॅडम नी व सांगितल की म्हणजे, अन्न मला पचना माझ्या बाळा काहीच इशू नाहीमग म्हट ह्या मॅड का सांगते.
हा मग ते हे झालं. हा हा चालतय तिकडून करा मॅडम कॉल झालाय दहा मिनिट.